हा बलात
बोला तुम्ही काय ांलय तुमच्या जेवला
हो जेवले बघा तुम्ही
अ म काम पण नाही जेवला आता सकाळी नाश्ता केलेला आजून नाही जरात ता जेवायचं आज घरीच आहे का म जेव भूक लागत नाही ग
हम तेत सण वगैरे आलेत ना आता ते काय म्हणतात ती तुम्ही तिकडे कर्नाटककी बेंदूर साजरा करत का महाराष्ट्र ब हा इकड कर्नाटक साजरा करतात ना हो पाचताकी बेर हेवतर ना वाटत पौर्णिमा त्या दिवशी दोन् एकत्र चालेले
ह ह मी बघितलं क टंडर मध्ये
हा हा
म्हण कर्नाटकी बेंदूर आमच्याकडे महाराष्ट्र बेंदूर साजरा करतत ब
हा तुमचं ते जरा आमचं कस आमचं गाव असं कर्नाटक म्हणजे पूर्ण जवळचं आहे म एक मजली जास्तीत जास्त एक. वीस पंचवीस किलोमीटर आंतर सोडला तर मग तिथ ना पुढं आम कर्नाटकच लागते ना.
ते होय आणि कसं करताय?
माझ्या मामाचं गाव हां माझ्या मामाचं गाव सोडल अस की जे पुढचं गाव आहे ना ते डायरेक्ट कर्नाटक बॉनड म्हणजे माझे मामाचं गाव लास्ट आहे. महाराष्ट्र तिकडं कोल्हापूर जिल्ह्यात माझ्या मामाचं गाव सैनिक टाकळी. आणि त्या हा आणि त्याच्या पुुढं राजापूर का काहीतरी राजापूरच वाटत ते मग ह्याच्यात कर्नाटक येते त्यामुळे आमच्या इकड कली सगळा एरिया आमचा
ह कर्नाटक टाकळीत टाकळीत आमच्या पण मिस्टरांचा माम आहेत
सैनिक टा
सैनिक टाकेस घेऊ सैनिक टाकरेस काय ते मीरच टाक सैन त केला.
हा मग त बोन आहेत ना ते म्हणून म्हण
होय होय दोन मग ह्यांची पण मामा आहेत वात तिकडं मग ते दुसर टाकायत असतील. तिकडं कसा करते त साजरा. काय काय करतेय ते.
त्या दिवशी काय ह्या म्हणजे दरवेळी सिंगल सिंगल आला की म्हणजे. फक्त बेंदूर ज्या दिवशी असेल त्या दिवशी काय मग सकाळी पोळ्या वगैरे करायचं असतं.
हा.
पोळ्यांचं जेवण परत. तर मग ते छोटी छोटी बैला म्हणजे ज्यांच्या घरी जे काय शेत. री लोक वगैरे असतील ज्यांच्या घरात असतात बैल वगैरे ते काय. पूजतात पण देवाऱ्यावरती पण. ते छोटी छोटी चिखलांची बैल विकायला येतात ना कुंभार लोक.
हा.
मग ते आमच्या घरी येऊन घेऊन जाते ती छोटी बैलं. चिखलांची मातीची सॉरी.
हा मातीचीच असते ती चखलाचीच बनवतेेत.
हा म्हणजे स. पुुजायचं देवाऱ्यावरती त्यांना काय काय ते लावायचं. पोळ्यांचा नैवेद्य वगैरे दाखवायचं. मग संध्याकाळी आमच्या. ह रंग त्या त्या हेला काय लावत नाही आ् शक तो. पण गल्ली तर आमच्या. एक चार पाच घरांमध्ये आहे ते बैल. शेतकरी फॅमिली आहेत ना त्या मग त्यांच्या बैला असल्यामुळे ते सगळ रंगवतात ते बैलांना शिंगांना वगैरे कलर करून. होगे वगैरे लावतात.
हां.
छोटी छोटी मुलं सगळे जातात की बघायलात. त्यांना मदत करारला रंग लावायला येरी हम्म. मग ते काय वाजवत थोडस म्हणजे हे साधे असं थोडंफार वाजवतात. ते कर म्हणून एक असतो बेलगराला माहिती ना. ते करतोडायचं संध्याकाळी कार्यक्रम असतो तिकड गावात आमच्या इकडं.
हा.
तिथं मग असं गावातला एका म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या बैलाला दरवर्षी वे. वेवेगळ्या शेतकऱ्याच्या बैलाला तर मान मिळते करीचा बैल म्हणून.
कीच पहिला.
त्याला पण छान अस आव हे करतात रंग वगैरे लावतात. फुगे वगैरे बांधतात ते रिबन बांधतात. आणि त्याच्या पायांमध्ये ते घोंगुर असतात ते घोंगराचे हे असते ना ते बांधून वगैरे अस सग सगळं तयार छान सजवतात त्या बैलाला
हा.
मग ते कायतरी प्रथा असते किती जे गावातली मेन लोक वगैरे अस ना पंचायतीची वगैरे त्याच्या हातात काहीतरी एक असतं ते घेऊन येत म्हणजे पटाका किंवा वगैरे असते ना तश्या टाईप मध्ये असत पण ते सारख ते वेगळा असते मग ते सगळं वाज जवत वगैरे घेऊन आल्यानंतर मग ते पूजा वगैरे करतात त्या बैलाची म्हणजे ज्यांचा बैल आहे तो.
हां
त्यांनीच ती पूजा करायची त्या बैलाची हां म त्याला थोडस असं ते घाबरट अस एक- एक बैलाशी कशी शांत असतात ना.
हो एक -एक घाबर एक -एक लय अस हे असते एक- एक शांत असते
एक -एक बैल असतात ते काय मग जरा त्यांना डिवचल ते पळतात. पुढ वगैरे किंवा असं मारायला यायला बघतात मग ते जरा त्यांना भांग का दारू काही तरी पाजतात म्हणे मला काय माहिती नाही का
हा
पाचतात अस‌ ऐकलाय मग त्यांना असं हळूहळू वाजत गाजवत ‌असं पुढं -पुढं -पुढ नेेतात
ह
झालं अस हळू -हळू -हळू आणि मग एक थोड्या जरावर असताय ते कर म्हणून असते ते आपले रोई- रोईच नाही शेवी अशी बारीक शेवडी असते ना त्याला काय बोलतात बा शेवडी सारखंच पण एकदम छोटी- छोटी पानं असतात
शेवरी सारखं काय म्हणते त्याला
ते ना तशा टाईप मध्ये काहीतरी असते ते मला माहिती नाहीये
हो
झाडांचे असं म्हणजे फांद्या वगैरे परत पिंपळाच्या फांद्या असं सगळं ते असतं ते म्हणजे झाडपाला वगैरे अस सगळा हार असं माळ बनवतात ना
हा
कसं ते बनवून असं म्हणजे रोड ज्या रोडवरन ना त्या बैलाला भेटताय प त्याच्या आडवा लावतात आणि बैलाला मग त्या बैलान ते कर तोडली वरती उंचीवर असत ते थोडस म्हणजे बैला जेप कुठपर्यंत जात्या त्याच्यात थोडस वरती असतं
हा -हा
बैलांना त्याच्या शिंगांनी किंवा पायांनी असं ती कर तोडायची हा मग ती कर तोडल्यानंतर तर मग सगळे जण ते जे कर तोडल्यानंतर बैल मग परत अस फिरून रिटर्न सोडतातच पूर्ण मग ते मग धरत नाहीत त्याला मग सोडल्यानंतर बैल एकदम अस फास्ट पळत येतोय म्हणजे असतात तेच ते गळ्यात दोरा बंधलेला पुन्हा मोठा हा मोठी दोरी असते बघा जाडती भरून मग ते पळवत आणतात त्याला मग तिकड ते कर तोडलेले असते त्यातलं थोडं- थोडं -थोडं सगळे जण असं गावातले लोक घेऊन येऊन मग घरात आणायचं असतं ते कर म्हणून असत ते
हा -हा- हा म्हणजे बरोबर आहे आले लक्षात माज्या
अस असत
छान असतय की बघायला तुमच्याकड कर्नाटक म्हणून तर म्हणताय कर्नाटक की बेंदूल खूप छान असतो बघायला
होय म्हणजे इथं आणि आमच्या इथ कसं बेंद्रा वेळेस किंवा ते अगोदरपण अस हे असतात आता बैलांच्या शर्यत त्यांना पण हे आले ना परमिशन मिळालेत की ते त्यांच्या गळ्यात ते लाख तोंड बांधून त्या बैलांच्या शर्यती वगैरे ठेवून त्यांचे चांगले एक दोन -दोन लाख असं बक्षीस पण असतात
होय -होय बक्षस वैगैरे पण छान असते तिकडे बक्षीस वगैरे छान असते म्हटल.
होय, ढाली परत ते पैसे वगैरे असं सगळं असते बेल ला आमच्या एवढे छान असते, भरपूर हे असत बेंद्रला.
कर्नाटकी बेंदुर चांगला साजरा करतात.
होय, आणि ते आम्ही लहान असताना जायचो थोडा हे कर वगैरे बघायला. म्हणजे आमचं दुकानच आहे तिथं शिलाई करता माझे ते आमच्या दुकानाच्या समोरच्या रोड वरच तो असतोय. करीचा कार्यक्रम.
हम, बघायला भेटत असल.
कीचे हा बाकीचे पण ज्यांच्यात छोट छोटे छोटे अस बैल छोटी छोटी पाळी वगैर असतात त्यांना पण रंगून छान वाजवत वगैरे काढत हा, असं सगळं चालू असत.
छान असतय की आमच्याकड कसं असत माहितीय का? बेंदूर, बेंदूर आमच्याकडे कसं करत्याती पोळ्या वगैरे सकाळी करून घेत्यात.
हा.
पोळ्या केल्या की नंतर तुला सांगते अ त्या ब बैलं असत्यात. हाय की नाय.
हा.
त्या बैलांना रंगवायचं, शिंगाणारला कलर लावायचा.
हा.
नंतर त्याला रेबीन बांधायची, परत तुला सांगते त्यांना म्हणजे घुंगु रू पायात बर घुंगरू बांधायचं रशी
हॅलो.
ह.
घुंगरू बांधायचं, नंतर रेबीन बांधायची घुरू बांधायचं नंतर रश्या रंगीत-रंगीत असतात का नाही कलर कलरच्या धहाग मोठं मोठं असतात बघ.
होय होय.
कासरं म्हणतात.
हा हा, तेच तेच.
कासरं म्हणत्यात इकडं आमच्या इकडं, मग ते तसलं रंग कलर कलरच बांधायचं.
हा हा.
त्याच्या घरात लग्न झालं असलं तर त्यांच्यात तिकडून म्हणजे नवरीकडून सगळं येते त्या बैलांसाठी, सजावट.
हा हा.
येते आमच्याकडं म्हणजे त्यांनी त्यांच्या घरातच करायचं नाही. खिचडा वगैरे मोठ्या मोठ्या पाट्या पाच पाच किलोच्या. धा धा किलोच्या जेंची जास्त म्हसरं असत त्यांची जास्त.
म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्यांच्यात आहेत त्यांनी बनवतात ते.
घेऊन मग त्यांना ते खायला चारायचं खिचडा घालायचा आपल्या घरात कापण्या वगैरे करायच्या भपूर पदार्थ करतात पण कापण्या हा महत्त्वाचा पदार्थ त्यातला.
ह, आमच्यात काय एवढं हे नसतं पण ते दुसऱ्या दिवशी बेनबूर झाले. दुसऱ्या दिवशी कर.
होय, तसलं पण इथ इथं पण तसल भरपूर करत्यात.
हा, मग ते बैलांच्या शेंगांमध्ये असं बोलबोल छोट्या छोट्या रिंग बनवून ते शिंगांमध्ये घालतात घरातल्या छोट्या देवाऱ्यावर पुोसतो ना आपण.
आणखी मग ते करून झांल्या नंतर तर बैलांची समज चार वाजला चार वाजता बैलांची सगळ्या सगळ्या बैलांची
मिरवणूक असते आमच्या इथं. मोठ्ठी मिरवून काढते ती वाजते ते वाजवत बैलांना म्हणजे वाजवत नाहीयच सगळ्यांना सजवून बैल त्या दिवशी बैलांना